चालय होत आवाज हा हा हा झालं का जेवण
झालं झालं जेवण झालं चालय आवरायचं.
हा हा हा आज तुमची पूजा असेल गुरुवारची
हूं मांडली की,
हा हा हां म काय अध्याय हा हा अध्याय वाचता काय?
होय होय आता एक ते एकविस अध्याय वाचायचे.
हं किती वेळ लागतोय मग, -
अ एक एक सवा तास
हा लागतोय बरोबर होय होय तेचकी हा ह ह आहो आमच्या इकडे पण माकड आलेत आहो कॉलेजमध्ये बारकी बारकी पिल्ली खूप आलेत हो हो माकड सगळ्या कॉलेज मध्ये सगळ्या ह्याच्यात पळायला लागलेत सगळ्या बिल्डिंग वर सगळ्या झाडांवर
हा इथं पण नाय व्हय इथं परवा माग माक च्या ह्याच्या गेल्या वेळेस ना भिंतीवर उडी मारली भिंतच पाडली.
हा तेच की खूप आहे ओ पिल्ली पिल्ली पण आहेत आणि मोठी माकड पण आहेत. खूप आहे ओ जसं तुम्ही म्हणला तसं कळपच्या कळप आहे माकडांच
हा म हे हीच येत असतील अग तिकडं पण
मला पण तसच वाटतं खूप आली एकदमच आली मुली लागल्या पाळायला सगळ्या एकदम कुठे बाहेर मलाला हो आत ओरडच पळतच सुटल्या सगळ्या
होय काय हूं आणि चिडली म्हणजे ना चिडली ना तर असं चिर चिर असं जोरात जोरात करत्यात. म ते ओळखायचं की चिडल्यात म्हणून
चिडल्यात
हम्म असं हे करायला लागत आमच्यात नाय व्हय ता ते झालत अम्म माकड येत होती म्हणून आंब्याच्या झाडावरती बसायचीत म्हणून अ बसली होती म्हणून ताई गेलत्या काठी घेऊन आणि माग लाग ल आत येउस्तवर पर्यंत त्यानी पदर धरला होता.
अगो बई! तिथं साताऱ्यात ह डेंजर असं तेच की तुमच्या तिथं झाडं पण भरपूर आहेत ओ
हा झाड भरपूर आहेत.
झाड भरपूर आहेत तिथं आणि त्यामुळे ते बसायला जागा आहे त्यांना.
होय बसायला
माकडा खायला मिळते, बसाय मिळते, त्यामुळे येतेेत जास्त.
कसं आंबे वगैरे कुठले म्हणजे हे ठेवत नाहीत ना. परत ती शेंगा शेंगा वगैरे लागलेले असतात का नाही? ते हा घेवड्याच्या शेंगा वगैरे येत ते पण तोडून तोडून सगळ्याची पानं तोडून
हो, हो, हो कळी पानंघा त्यात मोहर खात्यात, त्यामुळे येतात ते. अच्छा! म त्यात अ चालय मी आत्ता आले कॉलेज मधून थोड्या वेळापूर्वी.
हा, हम्म हम्! हा हा.
अ पोरं येतील ना त्या शाळेतन. आवरायचं बघायचं हम्म.
आता एकोणतीस त- एकोणतीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे.
हा होय की होय उपवास आहे त्या दिवशी.
हो उपवास पण आहे आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन का नाही, अ सव्वा डझन केळी हि करून जा तिथं. नाही संध्याकाळ दुपारी येताना.
हा हा ह ह अव त्या दिवशी दुपारी येताला पण बंद असते का चालू असते कुणा स्टॉपो खरं. मंदिर दुपारच्या वेळ दिवसभर चालू असेल की नाही म हा? हा हा, हे पण म्हणले हो काहीतरी म्हणत होते बाई. अ पौर्णिमेचं द्यायचं म्हणत होते हे पण. लते चालते क चालत चालत. तिथं देऊन आल तर चालतय केळी. ह, तिथं प्रसाद देतात ना ते आणि सगळ्यांना त्यात वाजते मग,
हम् गुरुपौर्णिमे दिवशी असतो की प्रसाद.
हा तेच!
हम्म हम्म! चाल
चालतंय. आज पण मिळतंय तुमच्या जेवण?
आज आमच्यात जेवण होतं, कोबीची भाजी, पावट्याशी आम टि, चपाती, भात, खिचडी.
हा हा, आणि पावट्याच्या ते पुरते का पोरीना तेवढी.
हा पुरती की मी एक एक किलो आणतोय पावटा.
हा तेच की,
हम्म! होय, एक एक किलो पाव आणायचा म्हणजे सगळंच जास्त असते मसूरला मोड आणून ठेवायचे. मुसरा हो मसरा भिजत घालायचा आणि नंतर मग भि
त्याची हा त्याला मोड आणून त्याची उसळ.
नाही आमटी करायच छान लागते आमटी.
होय काय मोड आलेल्या मसूरच्या हा बर बर बर ह. हम!
हम्म! मटकीला.
हा हा, म किलो किलो तर ला ते का अर्धा किलो लागते मग तुम्हाला एका वेळी?
एका वेळेस आमटी करायची झाली तर मग अर्धा किलो लागतंय की. भाजीला दोन दोन किलो पुरत नाही. दोन अडीच किलो लागतंय होय, दोन अडीच किलो लाग ते मला भेंडी अडीच किलो लागती, परत अ त्या घेवड चे शेंगा दोन किलो, गवारी दीड पावणे दोन किलो.
हा हा हा, अहो मग तुम्ही असं सीझनच्या वेळेस मग हे म मूग, मटकी ते घेऊन खरं साठवायचा प्रश्न आहे की नाही स्वस्त मिळतं त्या वेळेत?
अगं साठवायचं काही नाही, त्याला भोंगी वगैरे लागत्यात मग
तेच की, होय अहो ते म्हणजे बऱ्याच कमी किमतीत मिळतंय अहो ती, म्हणजे त्या त्या सीझनमध्ये.
हो, नाही आम्ही आणतो मार्केट यार्डातनं सगळं. हम्म एकदम अडीच अडीच किलो घेतलं ना की जरा कमीनं मिळतंय.
हा तेच की, अन एका वेळी एवढं नव्हे एक का वेळी एवढी करायची म्हणजे खूप लागतंय ओ मग.
हा मटकी वगैरे नाही एवढी लागत, मटकी एक किलो आणली की दोन म्हणजे दोन वेळा होती, अर्धा अर्धा किलो भिजत घालाय लागती एक आमटी होती एक सुकी भाजी होती.
बघा की, भरपूर लागते मग तेच की.
परत अ मुगाची उसळ करायची झाली तर तसच लागतंय ते पण.
हा ह तेच की मग, पाऊस आहे काय तुमच्याकडे?
आज जरा मगाशी जोरात आलता, आता नाहीये.
हा, मगाशी इथं पण आला होता, काल को कोल्हापूरला होता वाटतं, भर भरपूर पाऊस होता वाटतं कोल्हापूरात.
होय काय? हा ह ह हम्म हा
त्या नुसार जरा जरा जरा थोडं पडलं रात्रीचा जरा होता, दुपारनंतर होता दुपारनंतर पाऊस जास्त होता. हा हा, आओ इथं‌ ताईंच्यात ह्याच्या काचेच्या बरण्या आहेत का ओ घरात? ताईंच्या घरात. नाही काय, आम्हाला जरा मोठी पाहिजे ना बरणी ती ते ठेवायला तुम्ही सांगितलेलं ते.
हा हा हा हम्म, बघू की मी बाजारात जाती ना
आओ तोपर्यंत ते की नाही ताई ते पिकल की जास्त ते? पिकलयच पिवळ झालेय पूर्ण ते.
मग घालून का कुठल्या पण डब्यात ठेवलं तरी चालतंय की, प्लास्टिकच्या डब्यात ठेवलं तरी चालतंय त्याला नाय काय होत.
हा, मला वाटलं काचेच्याचं ठेवायचं म्हणून काल
नाय नाय, नाय नाय नाय तसं काय नाय, अ प्लास्टिकच्या बरणीत त ती हेच नाही का, मी लोणच्याच्या दिल्यात का नाही तुम्हाला.
हो दिल्यात की दिल्या दिल्यात, ठेवत चालतंय मग? बरबर, मग तसंच करतो ते क चिरून बी काढून ते ठेवतो सगळं मिक्स करून. हा तेच, नाही तर ते पिकून जाणार हो ते.
हम्म, साल मग मऊ पडत्या, हम्म. चालतंय की तसं कर मग, हम्म ह प्लास्टिकच्या हेच्या चालतं तसं काय नस ते काचेच च पाहिजे हम्म हा नंतर
काढायंच ना ते उद्या काढणारच की त्यातलं बाहेर
हा चालतय की होय.
हा हा
हम्म चालतय की मग शिजवून कशात पण ठेवलं तरी चालतय काय नाही खराब होत नाही काय नाही
हा हा हां चालतय की आणि हो परत गेला हा काय म्हणताय
टोपन उघडून बघायचं आता आज जर चिरलस हळद, मीठ, मिरचीची पावडर लावून ठेवलीस तर जरा उद्या बघायचं जरा हलवायचं.
आपण तुम्ही म्हटले की तुम्ही काय म्हणल्या इडलिंबू आहे म्हंटल्यावर आज दीव एक एक दिवस पुरेसा होतोय त्याला
हा तेच की मग लावून ठेव त्याला आणि मग हे कर हम्म चालतय आणि काय म्हणत होती
गावात गेलता काय नाय तुम्ही परत तिथं.
नाही नाही आता आज आज बाजारात जायच की
होय काय
हा नाय नाय नाही बाई गेलो दुकानात हम्म अहाहा हा नाही आणि वेळ पण नसतोय ग
होय होय होय होय तेच की कसं आलात की लगेच जाणार तुम्ही तुमच संध्याकाळच तयारी
होय आता आज नाही वेळ आता रविवारी हम्म हम्म वेळ पाहिजे कि तेवढा
होय होय आ न्हवे आत्ताचा बाजार पण तिथंच आहे तिथं जुन्या ठिकाणीच भरतोय ना
हो जुनी ठिकाणीच सगळा रस्त्यावरच
आष्टा नाका बंदच झालय होय की नाही
बंद झालं बंद झालं हम्म बंद झालं. तिकडं पावसाचं पाणी भाजीच्या मध्ये सगळं शिरतय ना
होय होय तिथं स्लोप आहे सगळा उतार आहे सगळा बरोबर सगळं पाणी इकडचं गावातलं सगळी इकडच येते वहात
हा मग तेच त्यांनी बंद केलं तिथलं
हा
हम्म म आता तिथं असतंय ना सगळं
अजून दोन वर्ष हे असेच चालणार बिल्डिंग होईपर्यंत
सगळं फोडलं की त्यांनी
फोडलय की होय सगळं
सग हो कडेन सगळा पत्रा लावलाय सगळं फोडून टाकलं त्यांनी हम्म
पण आता हे एवढी मोठी मजल्यावर मजले बांधल्यावर वरती कोण आणायला जाणार हो भाजी
होय सर खाली पार्किंग आणि अ वरती भाजी करणार आहेत सगळे
वर जायला लागणार पायऱ्या चढून आणायला पिशव्या आणायच्या तिथंन पायरीवर चढायचं पायरीवरून घेऊन यायचं मग होय की नाही ओ
हा हेच चालायला होत नाही
आहे की नाही आणि गर्दी पण होणार वर
हा मग काय तर गर्दी होणारच की हा बाजार कसं खालीच पाहिजे. हम्म. हम्म. होय होय मग?
ह. ते नाही ते सगळ्या उपयोग करून घ्यायला लागलेत, मजल्यावर मजले मजल्यावर मजले असं. म्हणजे? - हां. एका ठिकाणी भाजी मार्केट. एका ठिकाणी फळ मार्केट. एक - -का ठिकाणी ते कडेचे दुकान आहेत ना? सगळं मिळतं ते काय काय? असेच असे करतील मला वाटते.
हम्म. गाय होय होय. हम्म हम्म. तेच की.
काय माहित आणि कसं प्लॅनिंग आहे? शॉपिंग सेंटर सारखं. शॉपिंग सेंटर अस काहीतरी करतील. हा.
पुण्यात कसं असतं? म्हणजे खाली पार्किंग वरती हे तसं काहीतरी करतील मॉल सारखं.
हा. हा तसंच करतील कायतरी. पण एरिया खूप मोठ्ठा आहे हो, त्यामुळे ते मोठ्ठ होणार आहे जास्त. मोठ्ठ होणार आहे. खाली कस तेवढं- ते शेड मारलेलं होत. आणि खाली बसायला तेवढीच जागा होती त्या लोकांना. आणि कडेनं दुकान होते मला वाटते ते- दुकानदारांना पण वर गाळे देणार ना त्याच्यातले. कारण सगळंच खाली बांधायला लागले.
हम्म. त्या ह्याच्या समोर आहे की. वाळवा बाजार समोर पण झालेत कि तिथं गाळे. तिथं बाजार भरतो ना?
हा. ह तिथं कत्र्याच कतऱ्याच मारले ताई तेनी तोपर्यंत बसायला.
होय काय?
आतले आतले व्यापारी आहेत ना? तेच बाहेर पत्र्याचे शेड केलेत आणि तिथं बसताय ते. कांदा बटाटे वाली, ती गाजर विकणारी वगैरे होते ना? हा. ते कडेला बस- तात. तिथलीच लोक आहेत.
हा. हा. होय. हम्म. होय होय.
ते कसंय? तात्पुरतच आहे ना ते फक्त?
हा. हं. होय त्यामुळे ते नंतर काढणार असतील बहुतेक?
काढणार कि ते. काढणार ते कारण ते सगळं हेच आहे. ग्राउंडच आहे कि ते पूर्ण. सगळं ते. ते काढून ते परत आत हे होणार सगळं. चालतय. चालतय. आवरा मग तुमचं.
हा हा.
चालतेय. ठेवू का मग? हा हा ठेवा.